हॅलो, येतोय का आवाज अच्छा ये तुम्हाला येतो येतोय ना आवाज व्यवस्थित माझा
होय होय येतोय की नसेल घ्या म ते तो नसेल मग झालं चहा पाणी वगैरे
नाही आहो अजून करायचंय तुमचं
होय आमचं पण
घेतच नाही अच्छा अच्छा काय माहीत नाही मी घेते चहा वगैरे हो किती वाजता यायचा तो आता थोड्या वेळाने गरमी आहे ना? तर एवढा लवकर नाही पिथ हो
मोठे व्हा. हा हा
ते पार्सल एक आलेलं हा हा ते कुठे गेले परत अच्छा अच्छा अच्छ अच्छा घ्या म्हंटल मला वाटलं म्ह हे झाल का काय तुम्ही बोलला तस. बहुधा आय थिंक तो झालाय नाही ओ झाला नसेल मग तुम्ही माझं मला हे झालो नसतो ना मग काय म्हणतात ना मला. तुम्ही बगा परत मा.
मी कॉल केलताना त्यामध्ये मला होतय तुम्हाला नाही.
नाही नाही तेच म्हण ते जर तुमचे पाच तुम्ही बोलला ना तो झाला असेल. तर तुमच परत आता, मला आता तुम्ही चार झाले असेल तर मला कॉल लागणार नाही मग तुमचा परत तुम्ही माझा झाला की नी करून बघा तुम्ही मला मला तर असं वाटतय की नसेल झाला असं नाही. होणार आहे ते, तुम्ही बघा तरी, पण,
चालतय की बघते आता थोड्या वेळाने एकूण तुमचे किती कॉल झाले ते जरा स्क्रोल करून बघते आणि मग नंतर लावते. तुम्हाला हा तस करते कारण मला पण एवढं लक्षात नाही. आता किती झाले ते,
आणि मग कळेल तुम्हाला अस होईल.
होय होय लाईट एक जाईल असं वाटाय लागलंय.
हा हा हा, बाकीची सगळी कामावरली तुमची आता भांडी सोडून, आता सध्या सगळी काम झालेत बघा. ह
सहा वाजतात.
हो, आरामशीर.
मी आता सध्या चार्लिंगला लावूनच बसते. किती वेळ झालं. मगापसून कारण लाईट गेली तर मग परत मला कुणाला कॉल लावता नाही येणार. चार्जिंग पण नाही.
व्हय नंतर अचानक पाऊस वगैरे चालू झाला कि लाईट गेली तर एकदा यायची नाही. म्हणून म्हटलं पहिला चार्जिंग करून घेऊया. होय येईल असं वाटयला लागलंय सगळं गच्च झालंय वा वातावरण. येणार अस वाटाय लागलय वार वगैरे लय सगळं.
ह् ह् तुमच्या इकडें आता बरं होईल तेवडा पाऊस पडला की थंडावा होतोय बाई नाही तर काय ते नको वाटायला लागलय ते गरमी तरी नको झालीय मला तर एवढ गरम व्हाय लागलंय
तर काय गरमी सहन होईना.
तेच की हे म्हणत्यात मला तरी त्या गर मी ना उन्हात शेकोटी केली घातलीय ते घातली थोडे दिवस शेकोटी अशी चक्कर आल्यागत व्हाय लागली होती मला. तर शेकोटी मग काय ते एक तरी एवढी गरमी आणि ती शे कोटी आणि असं म्हणजे ते घामोळ्यानं तर भरलं सगळं मी आणि ती शे शेकोटीने मला जास्तच की ओ किती कोळसे खाली ठेवले अस शेणकुट्याच ते त्यानंतर लईच त्रास होत त्या
नुसतच तव्यावर वगैरे कापडा ने शेक घ्यायचं.
ते कर करते की मग थोडस बाळाला आंघोळी आंघोळी नंतर लागतय ना. मग तेच कोळशे अस खाली थोडा थोडा वेळ ठेवते. आणि मग थोड्या थोड्या वेळ लई नाही. जास्त वेळ नाही ठेवत थोड थोडा वेळ कर करते आणि लगेच मग काढते असं होत सव्वा महिना झाल्ये ते अस च् करायला येत पण असल्या गरमीत कस कुठे करायची तुम्हीच सांगा. हा मग बाळाला तेवढं लागतंय ना. आंघोळ झाल्यानंतर डोक वैगेरे सुक व्हायला मग तेवढेच करून घेते आणि मग तेवढंच तेवढ्यातच आपण थोडा थोडा वेळ शेकायच तेवढंच. थोडा वेळ जास्त वेळ पण नाही जमत. बाळाला आपलं डोकं म्हणजे त्याला कशी अशी सर्दी वगैरे होऊ नये म्हणून त्याला जास्त थोडं जपण आपलं काय आता परत
होय बाळाला कस शेकायलाच लागतंय. ते गरमी वगैरे जास्त असली तरी
हो ना तेच की त्याला आणि तू घेतोय पण निवांत वाणी शेकून घेतोय. एवढी गर्मी तरी शेकून घेतोय. हं त्याला काही प्रॉब्लेम नाही घामोळ्यांनी भरलाय तो पण.
हा, हा, हा, हा तरी पण तरी बर आहे.
हो तेच ना. ना मुलांना तेच की आणि निवांतवणी शेकून घेत य कधी कधी रडतोय कधी कधी म्हणजे घामुळ्यांनी ते गरम पाणी अंगावर घातलं की त्याला पण असं त्रास होत असेल ना. शेकल्यावर वगैरे आपल्या त्याला घामुळे उठले आपण असं कोळसा बीळ चहा कस आपल्याला ते त्याला होतय त्रास पण तरी पण नाही. शेकायचंच आहे. त्याला झोपायला झोपच लागतं शेकल्याशिवाय. अस होतंय चांग चांगल शे शेकून घेतोय चांगल अस त्रास होत असला तरी. अस चेहरा त्याचा असा अस घामोळ्याने पूर्ण अस कुठ जागा नाही त्याला घामोळी साय सगळ्या तोंडाला अंगाला सगळ्या मग काय पावडर ते घेतली हा शेकुन घेत तय अन घामोळीच्या पावडर वगरे आणली तेवढ्या पुरच आणि आज ते शेकलं की परत आणखीन त्या लईच दिसतेत घामोळ्या अशात
होय. जास्त सरसरीत अस दिसतय, रसरसल्यासारखं दिसतय ते
तीन टाईम लावते त्याला पावडर आणि लावल्यावर तोपर्यंत दिस त्यांची ल्यावर लईच दिस तया मग पुन्हा, त्याचा काही लावून फायदाच होईना. अन नाव घेतले तर आपलं कास हं म्हणजे एखादी मुलं रडत असली तर वाटत कधी कधी राहिलं शेकून घ्यायचं, पण शेकून घेतोय तर त्याला पण कास घेतोय तर असं घेऊ शेकतोयच मग आधी आम्ही पण हस करतोय हम्म उगच कशाला म्हण त्याला पण त्रास नको ग बिलकु म्हणायला परत हातपाय दुखला हे ना
तेच की तुम्ही पण जरा जरा तसच आता जरा वातावरण ह्याच झालं कि शेकून घ्यायचं म्हणजे ढगाळ वैग गैरे असेल त्यादिवशी
हो ना ते जास्त असं ढग गाळ वातावरणच होइना झालय अ ओ चे गे
होईल आता ईल या आता थोड्या दिवसात
थोडे दिवस ग आप जायची टायमिंग होतेय हं आपलं काम झाल पोरानी शाळा चालू झाल्या संपल्यात तुमची काळजी तर काय घ्यायचीच ओ, हा ते तर उस ठेवतय की पण एवढं असं आपल्याला शेकोटी वगैरे कसं जमत नाही ना ओ पोरं डबा सगळं शाळा त्यांची परत ह्याला बघायचं मिस्टर सकाळी सकाळी तेवढं गडबडीत काढायचं नाही, म् त्या शेकोटीला बाहेर हे करायचं हं आणि त्याच हे तिथं कसं आपल्याला जमतं गावी तसं अशे तिकड अशी पर्याय नस् तात फाट वगैरे जास्त शेकोटी करायला वगैरे असं असतंय ना हं तेच ना मग ते ॲडजस्ट कसं करायचं ना असं होत
ते हेच अ बुट्टीत कोळसे वगैरे घालायचे आणि त्याच्याव् तिथंच ना ते शेपवा वगैरे टाकून कनी त्याचंच अ कडकडीत असं चांगलं शेकून घ्यायचं बघा बेडखाली वगैरे न ठेवता
असच खाली का हं भेटतात की
हा मग त् ती लोखंडाची आपली भिडाची नसते काय बुट्टी लोखंडाची हां त्या बुट्टीत ना कोळसे टाकायचे सगळे आणि ते ऊद वगैरे जरा टाकायचा आणि कोळसे चांगले रसरशले कनी त्याच्यात बाळाला पण ते शेपवा वगैरे टाकून शेकतात ना ओवा शेपवा त्याच्यात आपण पण शिकुन घ्यायचं आओ
बा आता तशीच करते की त्या बाळाला, तसच जास्त शिकवायला कोळशी घेतोय. त्यातच मग मी पण कुन घेतो
हा त्यातच चांगलं आपली हाड हे अस हात पाय सगळं शेकून घ्यायंच कारण ते आता जेवढं शेकाल ना तुम्ही तेवढं तुम्हाला सोयस्कर पडणार आहे ते होय नंतर जेणेकरून तुमच्या हात काय दुकनार नाहीत
हो ना माझी मम्मी पण तेच होतंय मला म्हण ते आता नाही घे श कोण काजळ घालत नाही हे नको ते नको गरमी होते हा पण परत कळल म्हटली परत त्रास व्हायला लागला ना थोड होतरत वय लागलं की मग,
हा नाहीतर दुखतय राहो सगळं बसता हाड सुद्धा वाचतात.
मग काय तर त बॉडी परत सातच द्याेतात सकाळी पहाटेच लवकर ह
लव करच आंघोळ करायचं आणि
लवकर शेकून घ्यायच जरा उ गरमीच्या आधीच, तेच ना गर्मीला लय आहे ना म्हणून तिकडच थांबल कशाला नाही तर मग करतोय की सगळं आणून ठेवलंय माझ्या पप्पानी कोळशे तम सिटीत जरा मिळत नाही म्हणून शेनकुट सुद्धा विकत आणलेत पण ते शेकून पडलात तसेच शेकून घ्यायचं कोणी पोरापुरती शेकतोय तेवढ्यातच पाच-दहा मिनिटं शेकली झालं म्हणायचं आणि उठायचं संपलं असंच करतूया नाहीतर मग होत
गरमीत बसायला होईना आणि शे गर्मीन बसायला होईना नि शेक भास तर लइ लांब
जे घरात असं फॅनच्या वाफा माराय लाग मी शेकून निघतय म्हणून सोड ते ना शेकून निघतय काय बोलणार ना बघ आता असं जमा शेकायलाच होईना झालाय त्रास कि तू होतय
नॉर्मली लोकांना बसायला होइना या गर्मीनं आणि शेकून घेतल्यावर काय हाल होइल
मग तेच ना असं होतय विशी विचार केला तरी असं हो थोडे दिवस मग मला आता आपण घेत
हा म्हणजे पावसाळा चालू झाला की आता राही ना तुम्ही गरमी कमी आली ना थोडा पावसाळा चालू झाला की तुम्ही तुमचं तुम्ही घरात करत जावा हा चालते ठीक आहे मी तुम्हाला बघून कॉल करते हा हा चालेल हा ठेव